हा मॅडम
बोल की काय करायलायस,
काय नाही आता आम्ही आवरलो, आता जाणार बाहेर आमच्या गाड्या घेऊन तुम्ही काय करताय?
काय नाही बसलोय.
का आज कामावर गेलं नाही.
कामावरच की,
कामावर गेलाय.
व्हय.
आ
होय होय कामावरच हाय
बर मग आता सुट्टी कधी होत्या म्हणायचं तुमची सुट्टी सुट्टी कधी होत्या म्हणायचं.
पाच वाजता नाही म्हणात जास्तत
कुठे काम करता तुम्ही?
आम्ही हॉस्पिटल ला. सर कांजी हम्
हा हा
नाव सांगता कुठ राहते मी का राहताला सांगे ते म खज ना सांगण्यास मणई आहे म्हणून सांग होय का ब भरपूर ठीक आहे काय म्हणे.
आ
बोल की, काय करायच, चहा पिलासं काय
नाही अजून सकाळी उठलो ब्रश केलो आवरलो पोहे खालो.
आणि त्याय मी खाल्लो.
हा हा रवण मेहनू करतो.
मी फक्त कणस बिनस
हम्म
नाही रे मी खाल्लो नाही पो करता अदल साद स श ठी बडलाय तेण चलं मग म सांगता पटत नाही. अ ए मी झो क. ग झाय कुठला हासालालाय दावा होन उजवा नव नव गज नाही रे मा काड
तुला न्हव
ण झा ब्ला म्हण मांग स बोलकी आणि का काय कराल. ए येऊ का त कि मिटवायचे बिट करा. बलं तर.
मग काय आणि काय म्हणतात तुम्ही.
काय नाही होणारऊं द्याय
अजून तुमचे डॉक्टर आले नाहीत का
कसं झाले फुले बघितलं का लॉ खजं होते
हॅलो डॉक्टर आले नाही काय तुमच्या अजून असं चालतं हॉस्पिटलमध्ये
काय
असं कॉल करायला
चालते की त्यांनी येऊपर्यंत सगळं चालते
एक पाच मिनिटं एक कॉल या लागला आहे कॉल रिसीव्ह करतो तो
ए ह नाही पाच मिनिट होऊन
बोला बोला हा बोला
चालते आणि करायचं लगेच करायचं
आणि
हा अच चला लाव का ह
अमम हॅलो मॅडम मम्मी ते अजून आवरालेत आवरालेत आता
हा हा
हम्म अव अंद यत ना देीन आज सुट्टवररयत
होय मर क लकाम
हा त्यामुळे आता त्यांनी शिस्तात आवरा लागलीत
हो हो तुझं काम होतं त कुठ जाणार होता गेला ना तू
जाणार आहे के
कध
बोलवल्यात अकरा वाजता
येलीत मगत
हम्म आत्ता वाले तर दहा वाजून तेरा मिनटं
हा हा हा आणि काय मग
आणि काय जायाचं तिथं थोडं भेट द्यायचं बघायचं कसं काय काय नियोजन डील करायचं आणि यायच एकदा ी डील झाली ना झालं
हो हो
ह, ह. आणि, काय म्हणता म मॅडम.
काही नाही, बसलोय. सर राऊंड झालाय ड्रेसिंग वगैरे झालाय पेशंटचा डू न सर आध मा राऊंड सरांचा एकदा राऊंड होणार
हम्म.
हम्म, मग का झाल? म नव वेडसर म्हणा ते ह ठेवतरी होतल. ह.
म, ओपीडी मध्ये काय काम असतं, म्हणायचं.
आ.
आणि काय नाय, आणि काय नाय, ओपीडी मध्ये काय काम असतं. त म्हणायच.
ओपीडी मध्ये काय म्हणजे. तत डॉक्टर हम्
त्यानला
आं.
टीम बघत नाही त्यांना ला. तुम्ही बघत नाही त्यांनाला.
नाही नाही आम्ही बसतोय, आम्ही बघत नाही.
बरं.
या यास या काय बर, हो ना.
ठेऊ काय? तुझं पाच मिनट झाले.
चालते, फोन करते थोड्या वेळन, हा फोन करतो.
ह हा.
हा.